हॅलो. हा हिथ
आवाजच ये
का येते ना, आवाज बोला ना, आवाज येतो ना.
आवाजच येत नाही, रेनचा प्रॉब्लेम
आवाज येते. हॅलो.
आता येत का आवाज?
मला येतय तुमचा आवाज बोला तुम्ही, हा बोला ना पुढे
काय करा आवाज येतय काय?
हॅलो.
हा आवाज येतय काय म्हटलं? आवाजच नाही नाही तुमचा हा
आता येतोय?
हा, येते जाते, येते जाते, हा आता येतय अजून जाते अजून ते, ते
हे नेटवर्क काण पासा जण हम् आणि लागे पा ना बाहेर ब रायला जात नाही नाही तर मग पाणी न अस की बाहेर जातो अ उभं राहिय आ्यासाठी
हा वर गेल्या की, आवाज येत.
पण पाणी चालू आहे तर मग त्याच्न जाता येत नाही
आज तर खूपच चालू आहे जास्त.
बा, आज खूप सांगेला म्हणतात पाणी, आज सांगेलच आहे इकडे अकोला ला ब्रऊसिंग वाशी
तिकडे तर खूप पडलं पंढरपूरच्या इकडे म्हणतात. पंढर
हा आळंदीचे इंद्रायणी नदीचे पुल बंद झाले ते
हा, आपली
आपल्या इकडे तरी बरं हाय. काय का आहे हॅलो.
केला फोर
तर
जोेल
आवाज काही आवाज पण जास्त होती
हो रा वाट तु तर माझा
हा आवाजने येते मला हा येते आता, बोला
गावा म्हणज काय केलं म्हटलं जवण
जेवण काय, नाश्ता केला होता. जेवण काय केलं नाही. जेवण राहिलं, नाश्ता झाला नाश्ता पोहे केले होते सकाळी.
हो काय, बरय म आमचं झालं बा जेवण.
भाजी हा भाजीली लागत नवीन पाहिजे
हा
स्वयंपाक व्हायला आहे का बरी पण जेवण
होव ना
चला की म पोरग
आम्ही जेवण केलं ना आता शिरा बनून माझ्या मुलाला शिरा पाहिजे होता
आता शिरा बन म्हटल्या नंतर बतो बाबू आला कि आमच्याही घरी पाहिज तशी ना गुळाला शाळेत नाही पाणी चालू असते म काही पकवडे कर पकवडे हा आज काय काय होय काही फन लावते काय
हॅलो
हॅलो काय होय त इचा आवाज आहे हॅलो
हॅलो हॅलो हा बोला
हा बो ना बो ना आवाड येते म येते
आतापर्यंत येत नव्हता हो आता येत आहे
नाही काय हे नेटवर्क चॅनल मी मोबाईल वर धरला रेज जाण्यासाठी
तरी पण येत नाही वर धरा की कसं ही करा काय शेतात तुमचे
आमच्या शेतात पराठी
हो
पराठीच असते आमच्या गावातकडे नाही ना आ बाया सांगात तं निदायले पण बाय पाणीच पालं
होन आतायईन निनन सुसु
एक एक एक एक तास बस पूर्ण पाणी आला घरी आहे चालले आली पाण त्याना रच राहिलं म तर नाही राहिलं आमच्या इकडे दोनशे पाच घंटाचा हम् तुमच्या का
तिकडे अडीचशे महिनेलावा
काय आमच्या काळात दनशेज आहे तुमच्या गावात मजूर तर मिळच ना आमच्या गावात भरपण मजूर आहे
काय नाही कमी आता काय माहीत किती केलं अडीचशे रुपये म्ह
ह का आमच्यास्त गावातलं पाय तुमच्या गाात ते मिरच्या घिरच्याच्या वेळेस उन्हाळ्याच्या
हा हा
उन्हाळ्याचे आमच्या गावात काही कामं नसले की मग कोणताच हो तिथं
हम्म आमच्या इकडे जास्त आहेत ना ते भाजी
हा भाजी फला जास्त्
भाजीपालाक हा वे आहे
हो का भाजीपाला आमच्या गाव मी वारखेडची वारखेड
हा वारख्याडची तेचलं काय म्हटलं
अ भाजीपाला तुमच्या गावात जास्त असतील
हा आमच्या घावात जास्त भाजीपालात सगळं हेच आहे
तर नावा
मिरची जास्त उन्हाळ्याच्या वेळेस आता यांना पिपरी आहे हो ना
ह
आता दिवाळीच्या वेळेस जास्त पिपरी तोडायला जातात बाया्या आमच्या इकडे पंधरा रुपये किलो होती मागच्या मागच्या वर्षी पंधरा रुपये किलो होती आता यंदा काय मीठ काय किलोय हम् क
हॅलो